हॅलो
हां बोल
हम् काय सांगालतीस मॅडमांचं?
तेच की असं दोघी वेगवेगळ नाव द्या आणि करा म्हणत्या
हम्म
तेैर काय
काय नव्हच बाई सगळ अवघड काम झालयं आणि कुठलं असं, मग ऍप कुठलं जनरेट करता येतयं का बघ?
ऍपला कसं, ऍप डिझाईन करू शकतोय गं आपण अँड्रॉइड पण ते त्येच डेटाबेसच अजून आपल्याला माहित नाहीयं
त्येज डेटाबेस कसं असतयं कोड कोड प्लस कुठं कोड हे घालायचं तेन सगळं करायला लागतयं त्येला ते करताना सोपं वाटतंयं बॅक एन्ड जमत नाही त्येच डिझाईन जमतयं, पण त्येच बॅकेएन्ड जमत हम्मं आत ते अँड्रॉइड मागच्या मिनी प्रोजेक्ट तेला, घेतलेली खरं कुणाकडंन करून कुणाकडंन तर करूनच घेतलेलं हुतं गं ते ते काय असं त्येच त्यांनी केलेल नसणार आहेत. त्याला म्हणजे अ मुवा इंटरव्हयूच ऍप्लिकेशनच कर म्हटल्यात वाटतं
रेंजला ये की जरा जरासं
बघ यायले?
हा, आत्ता येतोय आवाज हिथंन हलू नकोस.
त्येला अँपप्लिकेशन, अँपप्लिकेशन तयार कर म्हंटलीया मॅडमनं ते मुवाक इंटरव्यूच
मुवाक इंटरन्यूचं अप्लिकेशन तयार कर म्हटंल्या, कुणाला रितेशला?
रितेशला हम्मं
शानी आहेस की म्हणावं तू
कायतर सांगत्या काय पोरं कायतर विचारायला जाववीत बाई हिचाकडं
हम्म, आता मना पण नानगे सर आहेत ते काय सांगणार आहेत, मना पण देव जाणे बाई. तुरा कसं केलंत बघितलंय मीन एवढ्या काय पिडणार नाही सोड, तर मी करताना अशी करणार कणी त्येजच तोंडच बंद करणार, होय नाही तर काय. थांब आणि काय सजेस्ट करू शकतोय आपण जलदी शॉप पण होऊ शकत नाही, मेजर प्रोजेक्टसाठी आणि खुठलं? मग हेल्थ हेज्यामधलं आणि कुठलं असं काय करू शकतोय काय?
हेल्थ, म हेल्थ मॅडम काय म्हटली मॅनेजमेंट सिस्टमच आणायचं नाही, आता हेल्थ केअर जर घेतलं, तर त्येच मॅनेजमेंटच हुणार गं
मॅनेजमेंट कस हुणार म्हग, मॅडम, मॅनेजमेंटचा काय संबंध नाही, तुम्हाला प्रोजेक्ट केल्याच मतलब. म असं आपण डेली तास, डेली टास्क खरं नाही ग. म्हणजे हेल्थकेअर मध्ये त्येनी माझ्या डीपी मध्ये आता का आलाता सांग म्हणजे आता ख तर युट्यूबर मिळलं की सलूशन सगळं?
होय सेपरेट वेबसाइट कशाला हे करतील. बघ की
तू पहिला तीन कुठलं कुठलं काढलेलीस?
ते तीन ते ते नोट्स स्मार्ट स्टडीच सरांनी काय नको म्हंटलं.
हा
आणि ते दोन होत ते कॅन्सरच ते काय हेल्थकअर मध्येच ते काय कन्सरचं
हा
आणि ते गव्हर्मेंट पोर्टलच सगळं हे हे होतं का नाही.
हम्
सगळं जे काय स्कीम आहेत त्या एकत्र एका पोर्टलवर पण ते त्या त्याच्यासाठी काय काय लागणार आहे? त्या डेट ते काय आहे? ते कसं हे करणार म्हंटलेले सरांनी. ते फेच कसं होणार, ए आय थ्रू फेच होणार खरं त्याला अजून हे नाहीये.
हम
काय?
नो आले का आणि काय होऊ शकतंय.
ते सायली त्यांच्या पप्पांच आहे, ते मेजर होऊ शकत.
मग काय! त्यांचा प्रोजेक्ट मोठाचा मोठा प्रोजेक्ट आहे त्यांचा.
होय काय?
शकते मेजर खरंच शकते आणि त्यांच तर रिअल मध्ये ते मझ सायली जी आहे ना. ते नाही का तुझं इंस्टावर पेज आहे तर युट्यूब वर पेबी कायत असतल त्यांच आणि सी सर रियल मध्ये डिप्लॉय करू शकतेस त्याच्याकडे तू किंवा तूू केलंय म्हून सांगू शकते ते तुला
होय, ते पण मी बघतो. ते तिला तिलाच विचारायला पाहिजे. नेमकं काय सिस्टम आहे त्यांची?
हॅलो!
हा बोल!
हा फोन यालात ग घरात ना म मामाचा जण फोन याला. सगळ्यांचं खर करायला लागलेय ग.
थांब आणि एक पाच मिनिटं बोलूया मग आपण.
रेंज वर आहे. रेंज वर बाई.
आणि एक पाच मिनिटं.
हम्, वय चार मिनिट झालेत अजून, असूदे बोल बोल. थोड्या वेळ बोल म्हणजे, तुझं किती टास्क का झालं मग?
टास्क माझं आत्ता चार झालेत.
हा आणि घरामध्ये कोणाला घ्यायला लावलीस का नाही मग?
ति घेतल्यात खरं बोलणार नाही म्हणालात ती.
का?
काय बोलायचं म्हणत्यात?
जेवलीस काय, खाल्लीच काय पिलीस काय, अगं तुझं टास्क तर कंप्लिट करून घे त्यांच जाऊदे तिकडं. तुझं तुझं करून घे, चोघांना घ्यायला लावलेत. चौघां म्हणून तू पाच पाच वेळा बोल म्हणजे संप्लाय विषय, उलट त्यांचा पण फायदाच आहे की खरं.
दोन्ही फोन वर मीच बोलू.
अग तसं करायच नाही, कोणाचा दे की फोन, आ तुझ्या बहिणीला दे की जरास.
हम्म, आता सूरजला बोलायला लावतो थांब.
हा, सुरजला क नाही गणित सांग गणित त्, याला गणित, गणीतात एत नाहीत क नाही त्याला त्या रूम मध्ये बसवायचं आणि पायथागोरसचा सिद्धांत काय बघायच वाचून दाखवायचं. दहा मिनट तेच रिपीट रिपीट करायचं.
त्यातलं पन्ना, पन्नास रुपये तुला खायला देतो.
हा, रीशवत दिकी तेला. आणि तेला नुसतं हा हा येस येस येस. नो नो नो करायला लाव क त्याला जरासं. म्हणजे होतय गं का तुझं पण कमप्लीट होतोय, त्याला त्याला पण पैसे मिळतात, सपला विषय.
चालतय की,
मग काय, हाय तोपर्यंत करून घ्या नंतर ना, आता माझ्यागत विन बघ आता माझा आता किती कमी, दहाच्या आत्ता पुढे गेला माझं बारा का तेरा झाल्या अजून मला, पाच सहा कॉल अजून करायला पाहिजेत. तर मला, आता मी तुजा ठेवलो की फोन मोजून पप्पा ना लावून बसणार आहे फोन. आता मम्मीऽ हो उद्याला, उद्याला असताय उद्या करायलाच पाहिजे मला.
हम्म.
आज आज देतो मम्मीकडे फोन, मी लॅपटॉप घेऊन बसणार, आणि जरा बोलत बस मननार कोणा संग कोणा संग तर.
हम्म, चालतय की.
हां.
चालतय.
नाही तर काय, तू मला तुझ्या बहिणीच्या फोनवरन फोन लाव.
आणि
नाहीतर मीच अनेकदा लावतो, तर मी तुला दोनदा लावलो काल कितीदा लावलेलो दोनदा लावलेलो.
दोन वेळा लावलेलीस.
मग आज, आज मी एकदा लावलोय काय.
होय.
हा मग आणि एकदा लावलं की होऊ शकतेय, मी काय करतो, आता झालं की एक थोड्या वेळात. न लावतो फोन, जेवलीस की. फोन लाव मला, तवा लावतो फोन म्हणजे तस होतय. अग लोन लोड आले माझ्या मध्ये आधी कंप्लीट करायचंय ना मला. त्यामुळं हे झालंय ग. आणि पप्पांच्या फोनला तर बोलन झाले माझं ग कारण पप्पांच्या फोनला, करलोय मी एकदा मग ते होत नाहीये.
हम्म
अस झालंय ते हेज तेवढं बघ टास्क सॉरी. प्रोजेक्ट थोडं बघ काय करतेस. आणि कुठला विचय सलवडयला विचारले नाहीस काय मग आणि कुठलं आच्या असलं तर.
सलोणीच वैतागून गेलती. हूडकून हुडकून हुडकून सहण्यासच शेवटी विचारायला पाहिजे.
गप कनी तुला नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करू द फोनला आणि सर म्हणा हा की हा त्यांना जाऊन सांग एग्रिकल्चरचा मॅडम आणि हा म्हटला सर मला तो करायचा नाहीेये तुम्ही एक मला सजेस्ट करा म्हणून सांग.
चालतंय की,
करून मग इलाज नाही ग.
हम्म तसं पण चालतय सोड सरांनाच काय तर तुमचं सांगा तोच घेतो म्हणायचं कुठलं सांगशील तोच घेतो.
हा
हा ना अस यावेळेस प्रोजेक्टला वाट लावल्या बग. मग ते करिश्माला पण एकदा करिश्माला पण एकदा कॉल म्हणजे तीझ्याकडे काय आयडिया आहेत का ते विचारला तीला.
तिला हा तिला एकदा विचारायला
मी तिला पण मी तिला मेसेज आणि टाकतोच आणि पुढे त सुचव म्हणून मला आणि काय म्हणत्या बघतो आणि तुला सांगतो तू पण टाक मेसेज मी पण टाक
चालतय चालतय बघ ती काय म्हणत्या दोन दिवसात दोन दिवसात
आणि हा आणि ते नव ते वर्गामध्ये रिझल्ट ब बँक कुणाचा आलाय काय कळाल काय नाही?
नाही बाई काय विचारलं नाही ती रत्नश्री म्हणालती माझा तर काय आला नाही. पहिला माझा काय आला नाही.
किती पडल्यात तिला?
नाही विचारल बाई. काय विचारलंस
नऊ सजिप पडला असता तर आपला आला असतं ग नवा नीवात.
नऊ नऊच्या पुढं नऊ पॉईंट पन्नास तिला मागच्या वेळेस होतं सी जी पी.
नऊ पॉईंट पन्नास कोणाला पडलेल?
रत्नश्रीला पहिला सेमला होत, होय.
अगं बाई नऊ पॉईंट पन्नास पडलेल तिला एवढं मग यावेळेस पण निवां ते नऊ च्या पुढे जाईन का सांग मागच्या सेमच आणि या सेमच करून आल्या म्हणटल्यावर मग निवांत असणार तिझं.
नऊ पंचावन्न, पंच्याऐंशी असं असणार.
हा तेवढं कळतय ग हुशार आहे ती आणि आमच्या वेळेस असं का होतंय म्हणायचं.
माहिती बाई.
आता पुढच्या वर्षी रट्टा मारून दयचा आपण गप बस.
काय बाई काय नंबर आणि फेंबर काढून काय करणार आहेस.
ते तर हायच सोड नंबर पेंबर काय उपयोगाच नाही आहे सध्या तरी ते सगळ शिकून ना
च्याल काय करतेस? घरात प्रॅक्टिस तेन करतेस काय?
हा.
तर म्हणता, नाही बाई, काय करत नाही.
असं म्हणणारच, अ नंतर आता म्हटल असतो मी, का आता म्हणणार नाही चांगला. सोड
निवांत सांग. भावनाच वाईट.
नाही तर काय बाई! इंटरव्ह्यूला गुन दाखवतात बरोबर
हम्म, काय आता बघू बाई.
तिझा कुठला? तीने कुठल घेतल्या? अग्रिकल्चरचा घेतल्या.
तोच, मी आता तुला सांगितलं तो घेतल्या
तोच घेतला? आयीग!
हम्म, तेनी काय नवीन मागच्या वेळी वोटिंग सिस्टम घेतलेली आणि
आत्ता ते ॲग्रिकल्चर घे बाई! म्हणणार घे तुझं तू नाव टाक आणि घे. काय आता बघूया आता त उद्या गेल्यावरच, चालतय दहा मिनटं झालंत कट करतो.
हा हा, कर कर.
हां.